हॅलो हा बोला हा बोला ब आवाज येतोय ना
येतोय ना पिअर आवाज हा येतोय
मग बाकी काय चालू आहे अजून आज काहीत बरं वाटत नव्हतं वाटतं ना तुम्हाला
हो एक दोन दिवस झाले जरा त्रास होत होता
दाखवून वगैरे आलात की नाही
हो आले ना दुपारी गेले होते
ह ह
त्यासाठीच ते दुर्लक्ष करून पण चालत नाही ना
अ तर नाही आता स्वतःची अजून जास्त काळजी घ्यायची
हम्म तेस ना त्यामुळे आज मिस्टरांनी आज पण सुट्टी काढली होती
हा तेच मला म्हणत होती ती की तुमचं पण कम्प्लीट करायचे राहिले
हो तेच आज ग्रुप वर मेसेज हे बघितला जरामा नवास घेतलं पाहिजे
हम्म हो टाकलंत तरी म्हणे त्यांनी तस
हो आहेत ना तुम्ही ग्रुपला
नाही मी नाहीे ग्रुपला तीच सगळं म सांगते तिथून
तुम्ही नाहीत अजून आड झाला लिंक असेल ना लिंक वून होईलड
हो पण ती म्हणी राहते नको कशाला मी सांगत की सगळं
अच्छा
हम्म
हम् हम्
बाकी गणपतीची तयारी काय म्हणते
हम् अस आहे ना ख म्हणजे असधा विचार चाललाय पण कसे आता जून, जुलै, ऑगस्ट हा होते. डिलेवरीत त्या आधीच होते. म्हणजे बसत्यात गणपती. कारण डिलिव्हरी झाल्यावर बस बसवता येत नाहीत ना.
हो डिलेवरीच्या नंतर येणार. आता कितवा महिना चालू आहे.
आत्ता सहावा.
हा मग होईल की अजून आहे वेळ.
हो आहे अजून
हम्म सप्टेंबर चौदालाच येणार आहेत गणपती.
हो.
तुमच्याकडे किती दिवसाचे असतात.
आमच्या इकडे अकरा दिवस. म्हणजे अकराव्या दिवशी विसर्जन. अ
लक्ष्म्या असतात का?
हो असतात ना. म्हणजे माहेरी नसतात.
सासरी. हम्म आमच्याकडे पण आहे म्हणजे आमच्याकडे नाही काकूकडे असती लक्ष्मी. पण आम्ही गणपती बसवतो दहा दिवस. म्हणजे अकराव्या दिवशी विसर्जन. ‌‌
हा हा
त्याच्यासाठीच आता दिदी वगैरे येणार आहेत. इकडे आता.
हम्म माझ पण पहिल म्हणजे तसा दुसरा अस ह्याला होत. पण जॉबला होतो पुण्याला त्यामुळ पहिल गौरी ते हे असते लक्ष्मीपूजन. ते मिस झाल.
हा मग आता यावेळेस असेल भेटेल. पण तुम्हाला का त जास्त काही दगधग करता येणार नाही. पण तेवढच सण असला की जरा छान वाटत ना काहीतरी घरात.
हो
आमच्या इथे तर सारखे काही ना काहीतरी आता चालूच झाल. आता गणपती पासून चालूच झाल आमच्या इथे. गणपती झालं की दिवाळी. दिवाळीची तयारी झाली की नंतर लगेच आमच्या इथे डिसेंबर पासूनच ते सिद्धेश्वरच्या काठींची तयारी चालू होते. म्हणजे ते सिद्धेश्वर काटींचे लग्न लावायच्या आधी ना पूर्ण महिनाभर प्रत्येक जे लिंगायत समाजाचे जे मेन असतात ना इथं लोक. ते घरी बोलून पूजा वगैरे करतात त्या काठींची. म्हणजे एक लग्न सोहळा कसा करतात ना जेवण वगैरे सगळ्या गावाला बोलवुन मग ते त्यांचे पुजारी वगैरे येतात काठी वगैरे घेऊन. आणि मग ते नंतरन ते त्याचे पूजा करायची पूर्ण. आणि मग सगळ्यांना जेवायला वैगरे बोलवायचं मग तेवढ्याच निमित्ताने ते पाया पडण वगैरे होत. त्या काठीच्या
हो म्हणजे असं प्रत्येक जण असं ठरवून नेतात ना ते घरी.
हो ठरवून नेतात प्रत्येक जण. म्हणजे असं त्यांचे दरवर्षी ठरलेले असतात की या तारखेला हच्या घरी जायचं. म्हणजे असं वार वाटून दिलेल जातात. की या तारखेला या तारखेला तुमच्या घरी येईल वगैरे अस. म्हणजे जे आधीपासून चालत आलेत ना, जे आधीपासून बोलवतात घरी त्यांच्या घरी ते जातात.
हम्म तसं मग सगळ्यांना अस बोलवता पण येत ना घरी.
हो आणि कसं तिथं लग्न जेव्हा लागतं ना स काट्यांचं तेव्हा सगळ्यांनाच शक्य होत नाही ना तिथं काट्यांच्या आशीर्वाद घ्यायला जायचं. मग त्यासकड प्रत्येक असं ठिकाणी जर काट्या गेल्या त्यांच्या पूजा झाल्या तर प्रत्येकाची पाया पडणं होतं ना तिच्या समोर.
हो
त्यामुळ मग काही काही जणांना शक्य होत नाही त्या दिवशी तिथे लग्नाला जाण. तरी नाही म्हटलं तरी सात सात लाख लोक असतात लग्नाला.
किती?
सात आठ लाख लोकं लग्नाला असतात तिथं.
आ.
म्हणजे त्या मंदिरच्या बाहेरच लग्न लावलं जातं, तिथं एक असं कुंड टाईप आहे. आणि तिथंच लग्न वगैरे लागतं, होम हवन वगैरे होतं, तिथून आमच्या जत त्रेची म्हणजे स्टार्टिंग होते तीथून जत्रा असते.
मंदिर पण मोठं आहे ना वाटतं खूप
हो खूप मोठ हाय.
हम्.
मग तेवढी लोकं भरलेली असतात, पूर्ण मग त्याच्यात ना शक्य होत नाही ना प्रत्येकच जण पाया पडायला जाण तिथ समोर
हा बरोबर आहे मग
मग त्यामुळे असे ते, पहिल्या आधी महिनाभर पूर्ण घरांमध्ये वगैरे असं. पाठवून पूजा वगैरे करून सगळेजण जेवायला वगैरे तेवढंच एकत्र त्या निमित्ताने येतात. म्हणजे एक प्रकारची आमच्या सोलापूरची दिवाळीच चालू असते ती आणि मग नंतर न परत म्हणजे, जेव्हा जत्रा चालू होती तिथं मध्ये का अजून एक कुंड टाईपच आहे, तिथं ते दहन वगैरे करतात. मग तिथून मग ते दारू गोळा वगैरे ह्या त्या गोष्टी चालू होतात. आमच्या म्हणजे मेन गद्दा म तेव्हापासून चालू.
हुं हुं म्हणजे खेळ पण असतात का असं?
हो पाळणे वगैरे असत्यात भरपूर खूप असतात, म्हणजे मोठ मैदानाच आहे समोर मंदिराच्या
हा हां.
मंदिर अस पाण्यात हाय खाली, मग थोडासा असा वरती रस्ता गेलाय मग तिथून थोडस पुढं पुढं वर आलं ना तिथं पार्किंग वगैरे आहे, साईडला आणि तिथंच ग्राउंड आहे मोठं मग तिथंच सगळं लावलं जातं ते, पाळणे वगैरे लहान मुलांच्या खेळण्या किंवा आता नवीन काय काय गोष्टी आल्यात, त्यापण तिथं विकायला असतात.
अच्छा. मअ तुम्ही आत्ता गणपतीची तयारी केलीय का? चालू केलीय.
चालू केलीय आहे म्हणजे आता सध्या तरी चालूच आहे. कारण ते लक्ष्म्यांचं वगैरे पण जरा जास्त असतं ना, खरेदी त्याच फराळ म ते काका काकू पण असतात सांगलीचे पण काय ना काहीतरी चालूच असतंय तिकड जायचंय, हीकडं जायचंय.
अच्छा. हम्म आमचे इथ गाणी लागाय लागलेत आता येतोय आवाज
होय येतोय की
हम्म.
आता मगाशी काहीतरी कोणाचा तरी कॉल लागत नव्हता मला मग ते विचारत होते मला मेसेज करून व्हॉट्सअपला, की तुमचा कॉल लागत नाहीए मी म्हणलं इथं पाऊस येतोय, नेटवर्क इश्यू येतोय.
हा हा. नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. आवाज पण येत नाही नीट
हा आणि एक एक जण तर हेडफोन लावूनच बोलतात, त्यामुळे त्यांचा तर आवाजच येत नाही नीट
हा हा.
म्हणजे कामं करत करतच हेडफोन लावून बोलतात ना मग ते कधी कधी इकड तिकडं फिरलं की हा ते बाकीतच जास्त येत. त्यामुळे पण ते थोडस पुढं मागं होते.
हम्म एज किती आहे तुमचं
माझा आ ट्वेंटी फायव चालू आहे.
अच्छा ह
जॉबचच चालय माझं पण बघायचं बघू आता पुण्यालाच गेल्याशिवाय काय नाही इथं
बाहेर पडल्याशिवाय काय होत नाही आणि घर पण सोड वाटत नाही.
हा ते तर आहेच पण माझ्या सगळ्या मैत्रिणी आता पुण्यालाच गेल्या म्हणजे अकरावी बारावी पर्सेंट हा मग त्या आता इथं कोणच नाही आहेत त्या थोड्या फारच आहेत म. त्यांच त्यांचा काहीतरी चालू आहे म्हणजे एकीला बा जे करायचं ते तिने ठरवलंय मग ते ति तेच करत राहिली आता मग तिला इथं राहिलं काय कुठं राहिलं काय तेच करायचंय.
हम्म
मग त्यामु मग माझं तर म्हणजे ठरले. सध्या तरी जॉब करून एक्झाम वगैरे द्यायच्या बाकीच्या कुठल्या प्रॅक्टिसमध्येध्ये जमत. नाही ते द्यायचं कारण चोवीस तास काम लागलेलं असते तेच
नाही ना टाइम त्याला ज त्याला पण खूप द्यावा लागत असेल.
हो म्हणजे कस एखाद्याना प्रश्न पडलेले असतात की मॅडम हे आमचं होत आहे का नाही ते होतय का नाही. त्यांचं ते सॉल्व करण्याचाच वेळ जाते नंतर मग कामं कधी करायची आपली
हा ना
आणि त्यांना कळतच नाही आमच्या मागे किती कामं असतात सांगितलं तरी ऐकत ओके त्यांना वाटतं त्यांचच काम करत राहावी. म्हणून पण ते नंतर नंतर नको वाटत होतं मला बस झालं होतं ते.
मी पण टाकणार होतो ऍडमिशन कॉलेजला पण आता अशा ह्या मुळे नाही टाकू शकत. बाहेरून आहे का बघत हो तो पण काय आता सध्या कॉलेज तसे नाहीतच अटेंडच करावे लागतात कॉलेज
म्हणजे काय करायचंय तुला पुढं
होटेकमधून एम बी ए किंवा एम एस सी
मग आयसीएम मधून एम बीए केलं तरी चालतय की आता सध्या तरी एमबीए चालू झालाय वायसीएम ला हेी पण माझ्या फ्रेंडकडून ऐकले.
हम् चौकशी केली पाहिजे मग
हम् मी पण चालय माझ्या टाकायचं वायशिमला म मला ते परवा कळालं ते भेटले होते ते तिथं कोर्टापाशीच मग ते सांगितलं होतं की त्यांनी एम बी ए केलंय बायसीएम मध्ये आलंय.
आम्हाला कस इ कोल्हापूरमध्ये जवळ ज जवळ म्हणजे ज तं लांब आहे. पण इथलं तर म्हणल तर कोल्हापूर तस जवळ पडतं.
हो काय नाही व्हायचे मध्ये फक्त एक्झामलाच द्यायचंय फक्त बाकी काही नाही आहे.
हो एक्झामलाच जावं लागतं.
हा आणि आता काहीतरी एकदाच एक्झाम द्यायची डायरेक्ट वर्षाला
होय का
हो मधली नाहीये म्हणजे सहा सहा महिन्याच्या दोन नाहीे एकच आहे डायरेक्टर लास्ट मग तसे दोन वेळाच एक्झामला द्यायचं असल. हा असं तर मला कळलंय म्हणून मग मी तोच करायचा विचार करतेय. हो
चालेल.
चालेल मग.
हा
बोलूत नंतर
हा हा चालतयं.
हो हो बाय.
बाय